का आवाज काउन नाही आला तुम्ही लावला फोन तर?
आवाजच तर नाई आला विचारे?
मीच तर हॅलो हॅलो करूनल आवाज करून दिल आता कसा आवाजा आला?
आता आवाज आला मला तुले दोन कॉल झाले ना?
हो दोन झाले.
हम
पण ते दुसरं आला का तुमच्या ह्याच्यावरती एम आर रेकॉर्डिंगच?
नाही, हॅलो रिकाम कोण अशीन तर त येता का माझ्या घरी जराशी?
आ?
तरी
मग घरी नाही ना कोणी आता ते गेली वर तिच्या पोराला घेऊन.
हा.
मग आता पहिले आता तिच्या पोराला झोपवल अशीन तेन वर गेली बहिन अन ते. मग पोरगा झोपेल्या आणि घरी, आता हे ट्यूशन सुईन आराध्या
हो कुठेतर लावली ट्युशन मी काहीच नाही करून राहिले, डबा करतो मी आता बा घरच्या बॉ काय!
सांगोळी जवळ आहे, ना सांगोळी जोळ
हा का सांगोळी दुपारी ट्युशन घेते काय अं?
संध्याकाळी या ना मग सयंपाक करून या मग डबागिबा करा संध्याकाळी या मंग शांततेन
तसं करू, गायत्रीचा फोन झाला नाही का चालू अजून.
अव तिचा फोनच ते अ हे स्क्रीन आहे की नाही हा डिस्प्ले, डिस्प्ले, गेला त्याचा. म्हणजे पूर्ण नाही गेला अजून पणंतु आपुण काय दाब काही दाबलं, कि ते दुसरंच काहीतरी दबते कुकडला कुकडच चाला जातो तो, कोमात गेला तर जरा
हूं!
हा ना.
नवीन घेइना, का किती भरली मग तुम्ही फी
सात हजार भरा लागतात ना माया मदे ओ.
मंग किती भरले तुम्ही आता?
एक रुपयानी भरला मी अजून.
नाही का.
हूं!
मी त्या, अरे मी ना ऍडमिशन त्या दिवशीश केलती मिन मी काल गेलती पुस्तक आनाले, पण त्या मॅड म्हणे अजून पुस्तक पण नाही आल्या, आठ एक दिवसाांने येतील.
हा!
म्हणून मग मी ना म्हटलं जाऊ दया, पैसे घरी काय न्या म्हणून डबल भरून टाकले दोन हजार, आता पाच झाले आता अजून
हा हा!
नाही तरी आताही द्याला लागतात मंगही द्या लागतात म्हटलं जाऊ द्या घरी नेलं की मग अजून चालले जातात, माणसेला कामच पळतात मग पैसे चे
हो!
नाही आता पुस्तक आहे, लावा, लावा तुम्ही लावा